ब ह
आपल्या कॉलेज मध्ये काय कार्यक्रम आहे का?
हो काही माता असेल
हो मला मॅसेज आला होता आपल्या कॉलेजच्या याच्या वरती नंबरवरती. ग्रुपमधे कि कॉलेजमध्ये कार्यक्रमाय आणि सगळं विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी उद्या सकाळी अकरा वाज तर या कशा संदर्भाताय कार्यक्रम माहीतय का तुला?
म्हणजे जे शिकणलेत त्यांचा आणि आता जेयत त्यांच त कार्यक्रम ठेवलाय अ तो आहे हं
तू गेल तेच कायच कॉलेजला तुला काय होय का नाही पण आत्ताच बघितल्या मॅसेज म्हणलं तुला विचारावं की काय कार्यक्रम म्हणजे कशा बद्दल आहे ते. हो का येणार आहे का तू मग उद्या? बर ठीकंय म्हणलं मी पण येणारय एकदा विचारावं कशाबद्दलय का ह
जायचं ते सगळ्यांनाच बोलावलय त्यानी जाऊन बघूया बाय काय बोल ठेवलं कस ठेवलंयच
जावूया हो जावूया चालेल मी फोन कर
फोन कर निघताना मला मी पण आवरून मग येते आपण जावूया एकत्र
चालेल चालेल हो जाऊया चालेल हा
हं चालेल थक्य